हॅलो.
हॅलो.
नमस्ते.
नमस्ते नमस्ते नमस
मग, काय चललय?
काय निवांत बसलेला आहे घरी.
हो का?
हम्म.
बाकी काय म्हणती, काय नाही आमच अभ्यास चालू आहे.
अभ्यास चालू हाय?
हां.
का चा अभ्यास चालू आहे?
ते. आमच आता अभ्यास चालू आहे बघा इंजिनिअरिंगचा.
इंजिनीरिंगचा चालू आहे?
हा इंजिनिअरिंगचा अभ्यास, तुम्ही मंग बाकी? तुमची काय तुमचं काय शिक्षण, शिक्षण वगैरे? हो का?
हाव.
बर बर, आम्ही श्री शिवाजी इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग परभणी कॉलेज. परभणीच्या कॉलेजला तुम्ही, हा.
आरेलाय.
नांदेडला आहे का नांदेडला कोणतं मंदिर? मातोश्री कॉलेज का? ठीक आहे ठीक आहे ठी, मातोश्रीला मग तुमची ब्रँच वगैरे काय?
आमची ब्रँच इलेक्ट्रॉनिक मधून आहे.
हो का?
हा.
हम बर, आमची मिकॅनिकल आहे बघा.
बरं बर मेकॅनिकला स्कोप आहे ना चांगला?
हा मेकॅनिकल हा तसं म्हणलं तर गव्हर्मेंट जॉब म्हणा. आपल्या प्रायव्हेट कंपन्यामधी. हा आहेत का? म्हातारं. मेकॅनिकलचा असा प्रॉब्लेम आहे की, स्टुडंटला वाटते की, बाबा आपण मेकनिक म्हणजे हार्ड विषय आहे. ते जास्त करून त्याला स्कोप नाही, असं ते त्यांचं म्हणत नाय.
ना नाही स्कोप आहे ओ. मेकॅनिकल बी स्कोप आहे. बराच स्कोप आहे.
हो का?
हा.
बाकी तुमचं इलेक्ट्रॉनिक्स काय म्हणताय?
आमचं इलेक्ट्रॉनिक आहे सध्या जोरा जोमामधी सध्या जोरामधी.
हवं का? पेपर वगैरे कधी आहेत? हो का, सोलारच्या हा सोलारच्या प्रकल्पामधी चांगलीच प्रकारात जॉबची संधी आहे, असं वाटतय मले.
हा जॉब आहे ना मला.
हो का? हम्म, बरं.
आमच्या शेजारी काम चालूय.
हा हा.
ह तिथ इंटरव्यू देऊन आलो मी कालच.
अच्छा, अच्छा, अच्छा. अ तुमच्या कॉलेजला कोणत्या कोणत्या ब्रँच आहेत, अवेलेबल आहेत म्हटले?
आमच्या कॉलेजला कॉम्प्युटर ब्रँच आहे, ए आय म एल आहे, ए आय डी एस आहे. इलेक्ट्रॉनिक आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हल आहे, बऱ्याच आहेेत्या.
हो काय? तर माझ्यारीते गव्हर्मेंट जॉब जास्त प्रमाणात म्हटलं तर कोणत्या ब्रँच ला येतील? अशा विचार करायच म्हटलं तर
गव्हर्मेंट जॉबची अपेक्षा जास्त कोणत्या ब्रांचला असेल?
आ मेकनिकलला इलेक्ट्रॉनिकला बी
हा हा हा, सेम आमच्या कॉलेजला तशच प्रमाणात कंपन्या म्हटलं तर, कंपन्यांची पस्तीस लाख छत्तीस लाख पॅकेजवाल्या कंपन्या आमच्या पण कॉलेजला येतात.
हो आमच्यात बी येतात तसं बरेच येता. आपण गव्हर्मेंट बी तयारी करू शकतो ना. गव्हर्मेंट तयारी करू शकतो ना आपण.
हा हा गव्हर्मेंट तयारी गव्हर्नमेंटची ते आपल्या मिडल क्लाससाठी जर म्हंटलं तर शिक्षणामध्ये जर म्हंटलं, तर आपल्या शिक्षणामध्ये ज इंजि जे अ डॉक्टर लाईन हे त्यामध्ये तर माझ्या रीतीने तर मिडल क्लासवाल्यानी तर सहजासहजी जाऊ नये. कस आपल्या आपल्या श आपल्या शब्दात जर बोलायचं म्हंटलं तर कसं आपली आपल्या बुद्धीच्या मानानं
हा.
तर आपल्या पैशाच्या मानानं, आपल्या बुद्धीच्या मानानं आणि आपल्या फॅमिलीच्या इन्कमच्या मानानं आपल्याकरिता म्हटलं तर, इंजिनिअरिंग इज बेस्ट राईट.
ते बराबर आहे तुमच.
हा हा.
मेडिकल मध्ये बी बघाना सध्या काय चालू घोटाळ चालू आहे ते.
हा मेडिकलमधी आज आज आजच लाईव्ह बातमी बघितली तर कॉक्रोज जनता पार्टीची. हे हाक हा यांचा आंदोलन हा हा त्याचा आंदोलन ते शिक्षणाविषयी या हे भ्रष्टाचार तुमच्या तुमच्या रीतीने मग भ्रष्टाचाराविषयी जर म्हणजे काय म्हंटलं तर काय वाटेल तुम्हाला? आपल्या आपण एवढी मेहनत करतो आपली इंजिनिअरिंगची शिक्षणाची विषय निघासाठी.
हा.
भ्रष्टाचार काय ते मला तर वाटत नाही बघा सरकारने तर निर्णय घ्या बघ घ्या पाहिजेत हे घोटाळे करणारे यांच्यावर कडक कारवाई गिरवाई.
त्यांच्यावर कारवाई तर व्हाय पाहिजे हे बघा. वरून पेपर नाही फुटत बघा जे कर्मचारी येत ना त्यांची ते पेपर फोडतात ना. थोड्याफार पैश्यासाठी ती पेपर हे कर घोटाळे करतात ना.
हा मग थोड्या फार पैशासाठी शिक्षण म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं पूर्ण जीवन चा चालय ना.
हो नुकसान होईलय पूर्र विद्यार्थ्याच एका वर्षाचं.
हो नीट मधी म्हंटलं तर आपल्या इंजिनिअरिंग पेक्षा नीट जरा हार्ड असं वाटत नाही का?
हा नीट हार्ड इंजिरींग परीक्षा.
हा नेट मध्ये निगेटिव्ह मार्किंग या वगैरे अशा गोष्टी आहेत वाटतं.
हा आपल्याला तेवढी निगेटिव्ह मार्किंग नाही, आपल्याला वीस मार्कच घ्यायची फक्त.
हो बरं तुमचे आपले पेपर बीपर काय वगैरे कधी येतील.
पेपर चालू आहे का सध्या? हो.
युनिव्हर्सिटी कोणती आहे म्हटलं.
आमची युनिवर्सिटी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीटे याची.
हा अच्छा -अच्छा -अच्छा तुमची मग आमची सेमच युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटीचा आपल्याला लयच प्रॉब्लेम आहे. हा आमची बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे.
प्रॉब्लेम आहे त्या युनिव्हर्सिटीला जरा जास्तच.
हा जरा जास्तच प्रॉब्लेम येते काय टाईमावर रिझल्ट नाही. आज आज आजची जर कंडीशन हा दोन हजार एक साल असा होता, की दोन हजार इसवीसन किती तरी होता.
हम्म.
तर तेव्हा प्रॉब्लेम असा आलता की विद्यार्थ्यांची जे पेपर फॉर्म आहेत ते भरण्यात आले.
परंतु त्यांचा रिझल्टच लागला नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागायच्या अगोदर म्हणजे त्यांचे बॅग किती आहेत काय आहेत हे कळायचे अगोदरच पेपर फॉमची अ नोटीस दिली. युनिव्हर्सिटीचा प्रॉब्लेम मुळे लेकराचा लेकरांना लय प्रॉब्लेम होतय ना.
हा बराबर आहे तुमच. आता बी प्रॉब्लेम आहे ति युनिव्हर्सिटीचे. अजून बी सुरळीत झालेल नाही काहीच. फक्त ते निर्णय घेत राहात्यात. आम्ही सुरळीत करू. हे करू ते करू. पण ते काहीच करत नाही त्याबद्दल.
हा या यावर सरकारन खर खास म्हटल तर चांगलच लक्ष द्या पाहिजे.
हम्म
लक्ष घालायला पाहिजे सरकारन. पण त काय लक्ष देत नाही ते.
हा ते झाल. आता ते याच्या विषयी इंजिनिअरिंगचे म्हटल तुमचे विषय विषय कसा अभ्यास काय टाइमटेबल तुमचा वगैरे
टाइम टेबल बघ आमच कॉलेज सुरू सकाळी असते दहा ते पाच.
हा हा
त्यानंतर आम्ही मग लॅबमध्येच असतो. अभ्यास करतो मग त्यानंतर.
हा हा
हा, रात्री बारा एक वाजेपर्यंत अभ्यास करायचा.
हा हा हा
नंतर रूमला यायच.
हा हा हा
हम्म दररोज आपली रुटीन असती डेली.
हा बर वगैरे, आपल्या तुमच्या कॉलेजमध्ये म्हणजे टीचर वगैरे कशी शिकवतात काय.
हा रेग्युलर कॉलेज असतात आमच. रेग्युलर होतय. हा
आमच पण रेग्युलरच होतय.
हा हा नंबर शिकवतात. काय अडचण नाही. एक्स्ट्रा क्लास घ्याया बाहेरचे येत्यात व्हय. एक्सपर्ट लेक्चर घेत्यात पुन्हा. तुमच्या कडे असत का नाही काही. हॅलो हॅलो हॅलो सर हॅलो